हम्म.
बोला बोला बोला झालं का जेवण बिवण?
नाही हो जेवण व्हायचंच आहे.
आ अभिजीतच्या बायकोचा फोन आला. तिला लावला होता मी वैष्णवीला सांग मम्मी मग करते म्हणा मम्मीने लावला. हॅलो आता कोणा कोणाचा नंबरे घेऊन लावा लागल.
झाला का जेवण?
नाही हो स्वयंपाक आताच झाला मी पोळ्या टाकल्या कुशी ने मटकीची भाजी केली. उजु ताईने सकाळी मटकीची रेसिपी सांगितली. उम् तशी मटकीची भाजी केली ती निस्तस सांगायला बाई हे टाक ते टाक मला पण टाकायच कशा कुकर मध्ये टाक. कडाई मध्ये गॅसवर ठेवायची का चुलीवर ठेवायची?
हम्म हम्म.
केली बाई मटकीची भाजी मटकीची भाजी केली पोळ्या टाकल्या हो आता जेवण करून जातो आता हम्म.
मंग कशे जाता तुम्ही तिघही?
गाडीवर
तिघही
तिघं जणं गाडीवर जातो मग तिथं मदा आता पोलीस लोकं राहतात मग मी उतरतो मी पायपाई जातो तिथून.
हम्म.
हम्म हम्म.
झालं का जेवण काय केलं नाश्त्याला वगैरे?
नाष्टल्या ते मटकी मंग मोडालेली.
हाव का?
मोड आलेली.
उजू ताई ने तर मस्त तम कचोऱ्या केल्या बाई मस्त आयटम करते उजू ताई काय काय काय काय.
नीती ताईला येते नाही तर
हो ना एक दिवस असं सादं खाल्लेलं आठवत नाही काल छोले भटुरे केले.
हम्म ती जनावरेला आवडते ना हो काही काही म कर
म कध म्हणते माय बाईक क गेलेली आहे म्हणे महिना झाला म्हणे कधी येते काय माहित म्हणे.
हम्म.
मी म्हणल तुला काय टेन्शन आहे म्हणलं? तुम्ही माय एक एक करून खाऊ घालते म्हणलं. हम्म.
हम्म.
हम्म पुन्हा मंग म्हणजे मी दूध काढायला गेलो म्हणलं चहा कसा कर ता तुम्ही आणि आम्ही घट्ट दुधाचा चहा पीत असतो आम्ही तसा पीत नाही. म्हणलं आम्ही तसा तर पित नाही बाबा निसतं दूध पितो म्हणलं साखरपत्ती टाकतो म्हणलं.
हम्म हम्म.
मग म्हणजे तशेच गॅसवर बसता का म्हणले गॅसवर बसत नाय आमचं पोट आहेच तेवढं गरम म्हणलं ते पोटातच उकळते म्हणलं. हा हा हा
अ त्यांची त घरच्या म्हशी आहे मस्त घट्ट दूध
हो ना त्याला म्हणलं गाय काऊत नाही घेतल्या. नाही म्हणे आमच्या गाईला दिवस आहेत म्हणे.
हो ना गाय आहे त्यांच्या घरी.
आवं
हम्म.
तुज्यू आत्या बोला मला झाले कामं. पूजा आत्या मॅसेज टाकायले म्हणते. लावा मला लावा. पागल केलं सगळ्यांना. तुमचं लोनचं आम्ही घरीच संपवायलो.
हा नका हो मला लोनचं नाही केलं मी म्हटलं आहे तिथं माय लोनचं.
अहो पहिली आमची बरणी संपली. आणि मग नंतर मग याईला म्हणले आव ते खाऊ नका ते स्वप्ना ताईचा स्वपनेला वीकत असून देतो आम्ही.
माय तेवजि ताईच्या हातचं मला पाहिजे होतं ना.
अहो उज्या ताई मी कालच म्हणलं आमचे इतके छान आंबे आले म्हणलं. लोनचा करायसाठी पण माचान जमतच नाही म्हणजे एवढं चांगलं लोनचां तर म्हणे मिरी रसिपी सांगते आन म्हणे कर म्हणे.
हो ना तिला विचारायचं कॉल वरन करत राहायचं तशी तशी
हा एक किलोचच आंबे आहे म्हणे एक केलोचस करून पाह्या म्हणे हम्म
चालते म काय म्हणते मग अजून? चालते का दुकान आता?
नाही तर संध्याकाळ संध्या कसं थांबलेलं आहे ना दुकान
आता पावसाळ्याच काही एवढे आवक नसतं ना आता लग्न सराय ना. लगन सराही नाही ना. मुंबईची ऑर्डर कधी येतील?
मुंबईची ऑर्डर आता उद्या संध्याकाळी येणार आहे ती विमानानें तिकीट बुक केलेलं आहे. एलिडाचान तिचं विमानानं चालल्या.
विमान नं जातात काय?
हा लई मोठी ऑर्डर आहे न रे मुंबई तिकडून तिकडं दिल्लीला जाणार आहे.
हो का.
हम्म हा. नाय इंदोरची बी झाली. हम्म. इंदोरची झाली त्याच्यानंतर आता दिल्लीची आहे.
हम्म.
ते काही सांगाल हम्म.
हम्म हम्म.
. हम्म कोणाचे नावं अशू शकतात तसं काय थोडी आहे एकराव काय डबल नावाचे नसतात का.
हो ना.
हम्म.
जमली का घुसळ मग तशी उजा ताई सारखी?
होव त्यात तुमचं लोणचं आहे ना.
हम्म.
हम्म अलका ताईना त्या लोणचं देऊन टाकलं त्या माणसालं.
काऊ ना
ते तिथंच विसरल्या द्या. ते लग्नाच्या तिथं आपल्याला दिलं नव्हतं का हॉल तेल लागल म्हणून वर काढून ठेवलं आन मोनी गेली कप कपडे आणायला मोनी म्हणे हे कोणाचं काय आहे तर तिनं घेतलंच नाही ते.
हम्म.
हम्म. पूजा वीजा झाली का?
हा काय म्हटलं?
देवपूजा झाली?
करते अगं राजेश्वरी.
नाहो का तिला सांगितलं मी अमावश्या दिवशी काय काय करायचं केंद्रात सांगितलेलं.
सांगितलं का तुम्ही काय काय करायचं हम्म हम्म. आज एकादशी आहे ना.
हम्म.
हम्म हो ना. अन
आहे का?
हो.
श्रीयंत्रावर कर म्हणा तिला मंग कुंकू टाकून.
हम्म हम्म.
हम्म महालक्ष्मी जेवायच्या दिवशीपर्यंत.
हो का हम्म.
चांगलंय ते मस्त तोडगा सांगित टला आता मी करणार आहे दरवाज्याच्या मागं लिहायच पुन्हा ज्येष्ठ महालक्ष्मी मंगळवारी लिहायचं.
हम्म.
हॅलो
हा ना करा लागल तसं मग.
हम्म.
करते तीच राजेश्वरी करते.
हळदीना लीहायचं ना अष्टगंधा ना.
हम्म हम्म.
पण हे करायचं डाळिंबाच्या काडी न लिहायचं.
हो का नाही ना पहा लागन आता
त्या समोरच त्या पागलच्या घरी असेल ना
जाऊन तिथं पाहाल लागेल आहे का नाही दाईंब बद्दल
हम्म.
हम्म. इथं कुठं पाहाय लागल भेटते का काय?
तुम्ही कशी केली उसळ मग
मिसळ नाही केली आज बरबटीची भाजी केली पोळ्या वरण भात
हाव का काऊन भाकरी काऊन नाही केल्या
भाकर नाही केि तिल एवढी जमत नाही ना मी करतो भाकर
हम्म
हम्म
मंग भाकर तुम्ही टाकायच्या ना म
संध्याकाळी भाकरी सकाळी पोळ्या एक टाइम भाकर खायची
नवोका मी आणते आता आज जवारी विकत आणतो
हम्म, हम्म
दोन किलो तरी आणतो भाकर खावाटा येल मस्त पातळ अशी मोठी, मोठी भाकर
फुलांची बाग कर, कर म्हणते मम्मी
मस्त मोठी भाक कर पातळ, पातळ मस्त बेसन पातळ आणि त्याच्यावर तेल कडवलेलं हम्म ते मस्त लागते ते हम्म
हम्म
त्या अक्कलकोटलं‌ झालं मस्त भाकरी भेटतात बाई हम्म विकत भेटतात काळकीच्या नाही तांदुळं जवारीच्या राहत चाळीस रुपयाच्या पाच भाकरी
चांगलंय मग
हो आणि पातळ इतक्या राहतात कागदासारख्या
जेवणच असं
हो लेच मस्त राहतात त बारी त्या खायला खमंग लागतात एकदा उलका ताई आणल्या होत्या आठवते तुम्हाला
हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो लागण नाही बाई तुझा फोन कटला लागण नाही बाई
आ
कोण तुम्ही कोणी कुणीकडे गेला
बोला ना तुम्ही
मी बोलायली म्हणले तुम्ही कुठे गेल्यात काय मग मी गान म्हनायला लागली म्हणले गेल्यात
नाही ओ पाऊस आहे की नाही ओ माय कडक ऊन पडलं असं जीव करू राहायला ताय, ताय
बाई ऊन आमच्या इथे पडलं होतं वाळू द्या बाई आमच उन्हात
हम्म काय करता
मग आजच्या दिव दुधुनं वाळू द्या मग झालं माझं धुण मग
पाहिजे ना
हो ना मग उद्या नाही एवढा पाऊस मग आता उद्या आला तरी चालतील ते कसं मला बारा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंतच ठेवां लागते धुनवर
हम्म हम्म
जाताना पुन्हा काढून टाकावं लागते.
हम्म जावपर्यंत वाळू देत मशीन घ्या ना वॉशिंग मशीन घेऊन घ्या ना
बाई पहिले फरशी टाकायची ना बाई मल
हम्म आता फरशी कधी टाक
मग नंतर बाई काल ती बाई इतक्या जोऱ्यात पडली.
कुठं?
हम्म गल्लीतून जाऊ लागली कचरा टाकायला.
हम्म
एकीकड गाय होती आणि एकीकडे गाडी होती. त्या दोन्हीच्या मधातच पडली.
आपली भाडेकरू का इच्छे प्रफुलजी
नाही ना
हम्म
त्या आत्ता लग्न झालं नाही का तिची मम्मी
हो का?
हम्म साडी फाटली पहिलेच तर आम्ही येऊ जवळ येव हम्म अहो त्या साक्षीची मम्मी,
हो का?
हम्.... पायाला लागलं हाताला लागलं जरासं काळं निळ झालं आम्ही पहिलंच.
हम्म कधी झालं
कालच सकाळी
हो का?
नाही
हम्मम्
सकाळी त्या मंदाबाईला म्हणू लागले की तुमची गाय तिकड बांधा मी पडली म्हैस साडी फाटली येवढी नवी साडी होती माझी. मला आता साडी घेऊन द्या. म लेकरायच आटो मी तिकडून बोलवत नाही नाही तर मग लेकरू पडेल एखान दिवशी हम्म
हम् हम
ह
ह
मता चा लयचं ना ब धोरण मशीन ग
हो ना माय जिकून तिकून ताप करून ठेवला मा यांना कमप्ललीटही ना सांगा तुम्ही तर
बाई! किती केल्या?
तेले सांगा ना
हम्म लई वेळा केलं मा सासऱ्यांच किती केले त्याची अर्जा अजून आहे
हम्म
करू करू गेलेवर पण त्या लोक काय चौव नाही आला हम्म. ह मधुरा काय करायली?
त ऑफिस चालू झालं ना आता.
आ हाव का हा ना.
हम्म बेंगलोरची कंपनी आहे.
हम्म हम्म तरी आम्हाला अम ने राहिला आता आणायचं अजून आता.